हा काय झालं? आज उठायचं म्हणलं, फोन पहायचं, बस फोनवर फोन. कसं ईल तिथं ते म्हणा आता प्रतीक्षाताई सोबत बोलायचं आहे, म्हणा चार- चार नाही चाळीस मिनिट.
जेऊ आहे ना सवते.
बहीणच नाही कधे.
नाही ना.
अरे यार असं कसं?
काय माहिती?
व्हायला पाहिजे ना. तेनच्या ह्याच्यावर लहून पाहा तेच्या हेच्यावर.
हाव ना मला तुम्ही ते पॅडबद्दल सांगत होत्या काय म्हणत होत्या
हा तर हे का आपण काय करू माहिती का तुमच्या इथ म्हणजे असं बाहेर जम येतीन का दहा-पंधरा बाया
पाहिल
गावामध्ये कुठं का होईना
चालतील ना
मग आपण आहे का तो एक डेमो दाखवू बर का सगळ्याला अ जा म्हणजे ते सगळ तो डेमो जा बाय पाहत्या ना तेव्हा सगायचे म्हणजे डोळे उघडतात का बाबा खरं काय आहे म्हणून आणि खूप घेते मग म्हणजे तो बॉक्स अस एक सिंगल बॉक्स घेतला एक मोठा बॉक्स आहे बर का मोठे बॉक्स मध्ये आत छोटे छोटे बॉक्स आहे
हम्म
आणि त्या छोट्या एका बॉक्स मध्ये दहा पॅड आहे
हा का
आणि जर तो तुम्ही पूर्णत घेतला तर तो तुम्हाला साडे तेराशे रुपये यलाच भेटतो
हं
आणि अस सिंगल सिंगल घेतला तर दोनशे रुपयाला भेटतो म्हणजे कंपनी देती तेवढ्या रुपयाला बर का आता समजा इकड विकायचं असल तर आपण दोन हजार हजारला पण एक बॉक्स विकू शकतो आपण डायरेक्ट पण त्याच्यावर कसं आहे कंपनीचा नंबर आणि ते कोणी पण कंपनीला फोन लावू शकत ते होतं त्याच्यामुळे कंपनी ज्या रेट मध्ये देणार आहे त्याच रेट मध्ये ते बॉक्स विकायचे हा पण म्हणजे मी आता मा पिरियड चालू होते ना तर मी एक वापरला तो पण मला खरं इतकं भारी वाटलं तही माझं म्हणजे कंबर न ते दुखत होत ना तर माझं ते सुद्धा बंद होऊन गेल डायरेक्ट
हाव का
आणि आपली जे पॅड आहे या पॅड ला आहे का तीन तासाच्या वर आपल्याला वापरता नाही येत आपण त्याच्यावर व्यवस्थित वाचित नाही नाही त्या पॉकेट वर लिहिलेलं राहत का तीन घंट्याच्या वरती आपल्याला वा करू शकत नाही म्हणून
हाव
पण आपण तो घे म्हणजे तसच राहून देतो आणि त्यांना आपल्याला आहे ना अशी ऊब वाटती पा असं म्हणजे एवढं चांगलं नाही वाटत आपल्याला आणि आपल्याला काहीतरी फील होत का अरे आपण काहीतरी घेईल म्हणून पण हा अस आहे का यान तुम्हाला वाटत नाही तुम्ही घेयेले म्हणून काहीतरी असं
हा
म्हणजे लई बाई खरंच लय छान आहे तो पॅड तुमचे हा तुमची अ मिटिंग काही असली तुम्ही मला सांगा मी येईन बर का आपण तो डेमो करून दाखव तुम्ही जेव्हा तो डेमो पाशांन ना, तेव्हा कळण तुम्हाला खरं म्हणजे. ते अस नाही समजत आपल्याला लवकर पण जेव्हा आपण ते पाहतो तेव्हा आपल्याला खरं कळत आणि जर तुम्ही जॉईन जरी होऊन गेला ना त्याच्याधी तर आपल्याला हाय का कंपनी पैसे देत राहती
हाव का
हा आपण जस जस मार्केटिंग करू, जसं जसं विकू आपण ते तर तशी कंपनी आपल्याला आठवड्याला पेमेंट करीत राहती डायरेक्ट
हाव का
आणि तुम्हाला एकदा जर समजला ना ते तर तुम्ही कीतिक पण विकी शान लगे तुमच्या गावाकड.
हाव का
कारण पाया म्हणजे शंभर टक्के घेत्या म्हणजे घेत्याच लगे.
कारण जेव्हा आपण तो डेमो पाहतो ना तेव्हा आपल्याला कळतं अरे चांगलं कोणतं आणि वाईट कोणताये ना हाव हू मी आता ये का आता तुमचे पिरियडस येऊन गेले का यायचे मंग नाही का मी का मी एक पाठवून देते बरं का तुम्हाला एक बॉक्स पाठ हा तुम्ही वापरून पहा. मग कळण तुम्हाला. हू चालत म परत लागलं तर घेऊ ना आपण हा तुम्ही फक्त ह्या पासून एक जरी मिटिंग घेतली बरं का. तर तुम्हाला अनुभव येऊन जाईल का डेमो कसा द्यायचा म्हणून आणि तुम्हाला एक अनुभव आला का तुमच्याही म्हणजे आता तुम्ही ऑलरेडी खेळ पाड्यामध्ये जात्या ना तर तुम्ही स्वतः जाऊन त्यांला डेमो दाखवला तर तुम्ही स्वतः तुमची विक्री करू शकत्या.
हू हू
हू जरी तुम्हाला समजा खरं चांगलाच रिस्पॉन्स जरी आला समजा तुमच्या गावातून
हू
तर मग आपण दोन चार दिवस करू तिकडं खेड्या मधी ते आणि एकदा माहिती झालं म्हणजे कोणी पण तुम्हाला फोन करीत जाईल ना. आता इकडं तुम्हाला सांगू का इकडं. अ एक एक दोन दोन बाया घेऊ राहिल्या अगोदर आणि नंतर इतक्या बाया फोन करू रायल्या घ्यायसाठी.
लई लगे आणि ते चोवीस तास चालत पूर्ण पूर्ण कॉटनये त्याच्यामधी म्हणजे आपल्याला असं फीलच नाही होत काहीच आणि असं आहे ना त्याच्यात कोरपडीच जेलये तर ते जेल नाही का आपल्याला थंड वाटत असं गरम हे ते काहीच होत नाही लगे बिलकुल.
चाल मी यूज करून पाहते ना लागल तर आपण इथ आपल्या घराजवळ बी आपण दहा पंधरा जणी करू घेऊ शकतोय गावात
म्हणजे काय आता हे जे आपण हे जे वापरतो का हे द मेडिकल मधून आणून तर याने का कॅन्सरच प्रमाण जास्त वाढू राहिला आता कारण ते का तर बायक आहे का एकच त्या बदलीत नाही आणि त्याच्यामुळं काय होत हा आणि जे आपल्या म्हणजे शरीरातले जे अ म्हणजे जे चांगले घटक करतात ते जे बाहेर पडत्या ते पुन्हा रिटर्न आपल्या शरीरामध्ये जाऊ राहिले. त्याचे दुष्परिणाम होऊन राहिले. आपण तुम्ही युज करा तुम्हाला बरोबर अनुभव येईल त्याचा.
हम्म हम्म हम्म.
मग घेऊ आपण मग तुमच्या इकडं.
चाललं ना.
हम्म आता इकडं करायचंय मला चालू पण नाही का जरा वेळ नाही.
हम्म हम्म
ती मॅडम आणि एक बाई तीन डेमो ते दाखवला आम्हाला.
हम्म हम्म.
मी घेऊन टाकलं मग तर डायरेक्ट मोठाचा बॉक्स घेतला मी साडे तेराशे रुपयाचा.
हो का.
हम्म.
चालल ना मग
हम्म. आणि शेवटी म्हणजे तुम्हाला कमाई पण आहे त्याच्यामध्ये. आपल्याला म्हणजे बॉक्समधून नाही कमाई करता येत बरं का पण नाही का तुम्ही जरी म्हणजे अ विकली ना ते बॉक्साच्या बॉक्स तर त्याच्यातून तुम्हाला कंपनी गिफ्ट देेती असंय. आता ती मॅडम आली ती का माझ्याकडे जी ती तुम्हाला काय सांगू डायरेक्ट दररोज गोणी घेऊन फिरतयती मोठी भरून.
बापरे.
डायरेक्ट एक गोणी
हम्म हम्म.
पूर्ण लगे जिथ बोलल तिथं जाती आता हाडुदे ताईन ते फिरू राहिल्या ना. अ दररोज त्यांच्या सोबत हे ती.
आ हो का?
हा त्याचं झालं बाई चालू लगेच हाडुदे ताईंना पेमेंट बी चालू झालं. माझी तर अजून सुरुवात नाही. त्यांनी काय अ आठ का दहा विकले ना त्यांना लगे हाफ त्याला सत्तावीसशे रुपये का काहीतरी चालू झाले.
बाई
आणि काही तरी म्हणजे फायद्याच आहे मेन म्हणजे.
तेच ना
हम्म
चाललं ना घेऊन आपण मी करीन ना तुम्हाला फोन.
तुम्ही आता तुम्हाला आता दोन तीन दिवसात कळूनच जाईल तुम्हाला त्याच्यामूळ काय फरक पडत आता मी तेजा उद्या समजा मी आताच घेतलं बर का ते अ इथं का इथं एक शेजारी निकम मॅडम म्हणून आहे. त त्यांनी म्हणजे त्या एका वर्षापासून वापरता डायरेक्ट. त त्या मला म्हणे म्हणजे आपल्यालाये का जाणीवच होत नाही म्हणे आपली पिरियड चालूये म्हणून.
हम्म हम्म.
अन् त्याच्यामध्ये का मॅग्नेटची चिपये जे आपल्या श शरीरासाठी म्हणजे लई गरजेची राहती त ती मॅग्नेट ची चीप असल्यामुळे आपल कंबर आणि ते दुखत नाही.
हा का?
अन् तसही ह्या पॅड मध्ये काहीच नाही राहत तेना बाई तो पॅड तुम्हाला सांगू का पूर्ण असाय ना पाणी टाक कुन तिनं खोलून दाखवला तो पॅड तुम्हाला काय सांग त्याच्यात पूर्ण प्लास्टिक. आणि मधी जे कापसा सारखं राहतं ते काय होतं माहिती का आपण एक खोकेन ते बनवत नाही का? ते पुठठ्याच आणि ते अ ते असा गोळा करून दाखवला तिन डायरेक्ट त्याचा. हम्म आणि जेव्हा त्यांच त्यांचे पॅड दाखवला तिने खोलून तर तो पूर्ण आतून पूर्ण कॉटन. आणि मधी पण कोरपरीच्या जेलचं ते तयार करेल बाई त्याला म्हणजे आमच्या हातात तो गोळा दिला बर का. अन् आम्हाला म्हणी अ काढा म्हणे याच्यातून य एक थेंब पाणी काढून दाखवा म्हणे मला.
हम्म.
ते तुम्हाला काय सांगु तिन्ह नाही काहीत आर त्याच्यावर ग्लास पाणी टाकेल असल. त एक थेंब एक थेंब सुद्धा नाही निघला. त्याच्यातून एक थेंब पण नाही. हा आणि आपण हे जे वापरतो याच्यावरती ना अ त्याच्यावर तरी अर्धा ग्लास टाकीला होता याच्यात अर्ध्याच्या अर्ध्या ग्लास टाकीला होता फक त फक्त निम्मा ग्लास अर्ध्याच्या. तर त्याच्यातून असं तिन पिळीला ना लगे टपा टपा पाणी गाळायला लागलं. खाली.
नाही खायचा छी.
ना खाऊ.
भारी
हम्म. नाही मस्त आहे आपण पाहू जाऊ त्या ट्राय तर करायला काही हरकत नाही हम्म. एकदा आपण स्वतः वापरलं का मग आपण दुसऱ्या विश्वासान सांगू शकतो. असं राहत पण आपणच ट्राय नस करेल ना तर आपण लोकांले विश्वास नाही देऊ शकत. त्याच्यामूळ पहिलं स्वतः वापरायचं आणि मंग पहायचं. हम्. हिला नाही का पिरियडस?
हा.
येतय का कधीपसून?
एक वर्ष.
एक वर्ष झालं. दुखत नाही तिच काही?
नाही.
नाही का तेवढं बरंय बाई.
अय डबा कुठं ठेवलय आरती त्यो पसारा.
माझ तर लई पोट अन ते दुखायचं बाई.
अनु साठी तरं लय भारी पहा शाळेतल्या पोरी साठी.
हम्.